हॅलो आता आता आला
काय झालं घेतलंस का तू इनस्टॉल केलंस का
हा हा हा. खर ते पाहून डाउनलोड असच माण होणार ना
हो हो हो ज्याच्याकडे ऍप आहे तो तू म्हणजे दुसरा दुसऱ्या कुठल्या तर नंबरती मिस्टरांचा नंबर वगैरे पण टाकून करू शकते
ल हम्म ह
काल गेले होते कॉलेजमध्ये तू नव्हतीस का
नुसत हा असं चालू ठेवन चालत नाही
तसं नाही चालं त्याच्यामध्ये असं पदार्थांच्या रेसिपीज परत एखाद्या पर्यटन स्थळ किंवा असं कुठल्या तर एखाद्या ठराविक मुद्द्यावरून बोलावं लागतं काय होत तुला सांगते लढत काय दहा मिनिटासाठी तुला प्रॉब्लेम आहे
ह हो की खरं एक तुम्हाला एक कराल चार पाच आणि एक कराल तर करू बाकीच कुणाल का
आता तेवढे पूर् झाले की पुढचे टास्क कशा आहेत माहितीय का ट्रान्स्क्रिप्शन आहेत म्हणजे त्यानी जे पॅरग्राफ दिलेलं असतो तो आपल्या आवाजात रेकॉर्ड करून पाठवायचे म्हणजे हे पहिलेच आहेत ते तीस वेगळे आहेत थोडेसे बाकीचे सोपे सोप आहेत ग काय तीनी हजार रुपयेय आवड्याला मिळत काय आपल्याला बसचा पास जरी निघाला तेवढ्यात तरी बास ऐ क मग हिथ माझ्या घरा शेजारची अन्
वीज चांगली झाले
अग वीस झाले त्यातले पण ठरावी कॉल माझे झिरो सेकंदाचेच आहे जे कॉल दहा मिनिटाचे आहेत
हम्म
ते फक्त ग्राह्य धरले जातात एक फोन तुझा शंभर रुपयेला
अससं आहे बाई
तुला कॉल उचलायचे पण पैसे मिळतात आणि कॉल करायचे पण पैसे मिळतात त्याच्यापेक्षा आपण तीस फोन करायचे तुम्हाला सहा कॉल करू शकतो ते माझ्या मैत्रिणीचा एक नंबर देते त्याला सह त्या तिला प्राचीला करस हा कॉल पाहिजे असतील तर प्राचीन
आता बोलल्यांत ना आता बोललेले त्यांनी हे करतात ना रेकॉर्डिंग होते ना हे
रेकॉर्डिंग कस अस ह्याच्यातले शब्द ए आय कॅप्चर करणार आपल्यातले जे आपण शब्द काही बोलतो ते आणि त्याचा युज करत असत तू नेटला सर्च करून बघ हे कशासाठी माहिती का कोणत पण अँप आपण घेतलं तर त्याच्यामध्ये ए आय वापरूनय ना आपली भाषा आपले शब्द रेकॉर्डिंग साठी वापरलेले असतात त्याच्यामुळे आपण जे बोललेले कॉल आहेत तेवढेच फक्त आपले ग्राह्य धर जात आणि दहा मिनट झाल की फोन आपोआप कट होतो नाही कट झाला तर आपण कट करायच दहा दहा मिनिटाचे तुला कॉल करायचे किती करायचे तर किती करायचे तीस करायचे म तुला आज दिवसभरात वेळ मिळालं तर मला सहा कर.
ह तर माझ्यात कॉलिंगच ऑप्शनच नाहीये.
येणार की संध्याकाळी
हा तेच सारखं रिफ्रेश केलय मी दोन, तीन वेळा पण अजू- टास्क उपलब्ध नाहीे अस
आता संध्याकाळी हे कर संध्याकाळी तुला टास्क येईल मी तुझा नंबर ऍड केलाय
हम्म बघितला मी ग्रुप ला
हम्म काही नाही ग चाऊस मॅडम फार त्रास द्याय लागलेत
का
ड्युटी करत नाही अगं ते अजिबात
हा हा हा
डिपार्टमेंट ला जाते ड्युटी करायच्या नावानं काय ती बोंब च कळालं का तुला प्राची म्हणली अजिबात ड्युटी करत हा कुठं खाली तर असते खाली पण नसते आणि वरती पण नसते
सुपरविझन आहे आणि काय म्हणलेलं बाबा एक्झामची डुटी काहीतर आहे
हम्म ऍडमिशनची मी काल जगदाळे सराना फोन केला होता जगदाळे सर म्हणाले की ऑर्डर काय अमित दादांच्या सह्या नाही झा
हम्
राबायचं का म्हटलं जुलैमध्ये
हम् हम्
तर नाही काल दादा आले होते आणि दादानी सह्या केलेल्या नाहीत. त्याच्यामुळे ऑर्डर द्यायचे राहिलेत हम्म काल दादा आलते कसली तर मीटिंग होती वाढत कॉन्फरन्स काय तर म्हणत होते गव्हर्नरची मीटिंग आहे म्हणून. काल मला पण ड्युटी होती एक शनिवार मिळतो त्यो पण ड्यूटीमध्ये घालवायचा. आणि हे आटोनॉमी लय त्रासदायक व्हायला ग रेकॉर्ड ठेवण फारा अवघड आहे त्याच
होय वैतागच आहे सगळा
मग तर काय अन् कॉलेजमध्ये कनय काम इतकं लागाय लागलं सारिका कंटाळ याय लागलंय ग
हम्म होय आणि सारखं ह्या डुटीतन त्या डुटीला त्या डुटीतन या डुटीला अस
म्हणजे तेच की सुपरव्हिजन झाले की ऍडमिशनच करा ऍडमिशन झाल की अ शिकवा लेक्चर प्रॅक्टिकल, लेक्चर प्रॅक्टिकल तर ऑफ नाही सोडायचे ऑफ सोडलं की तुम्ही तुमची लगेच कंप्लेंट
होय
आणि जगदाळे एच ओ डी झाल्यापासन तर काय तुला सांगू नुसत तर मागं माग मागं मागं फिरत असतोय एक तर क्लासरूम तिकड केमिकल डिपार्टमेंटला आहेत. केमिकल डपार्टमेंटमधन हो केमिकल डिपार्ट पार्टमेंट मधून आले की आपल्या इथ यायचं आपल्या इथून परत तिकड लेक्चर घ्यायला जायचं काय एका जागी तर बसवत्यात लई त्रास द्याय लागल्यात अगं हम् मला तर इतका कंटाळा आलाय सारीका नको झालंय कॉलेज करायला अगं असं वाटतं दुसरी काहीतरी हे करावं म्हणजे म जॉब बघ
काय ते कुठे काय नाही आई ग तुम्हाला कोणी सांगितलं ह ऍप बद्दल
माझी मैत्रिन ण पल्लवी आपल्यासोबत जेवायला होती बघ एकदा आठवते का तुला प्रसादाला आली होती बघ
हो हा
हा तिनं तिनं म्हणजे कमवलेत मी तिला तेच म्हणलं तू कमवले असतील तर मला सांग ते म्हणले नाही मॅडम मला दाखवलं तिनं अउं म मी तु रेर कस आपल्या आल्याशियण पण पुढच्याला सांगू शकत नाही ग विषय मग त्यांच कसं चालू आहेता त्या बायका भरपूर कमवत ग आपल्याला कस कॉलेज करून आपल्याला वेळ तर मिळायला पाहिजे ना
हम् आणि ह्याला असं वाट ऐकाय म्हणजे दोन्ही पण व्यक्तीनी बोलायला लागणार असं ऐ काय मणत
हो पण ना असं काय नाही तू जरी कंटिन्यू दहा मिनिटं बोलली तर फ पुढच्या व्यक्तीने हो हो तरी म्हणायला पाहिजे ना
असं पण आहे काय
त नाही तर भूतासारखं एकटंच बोलून मग ते करतात
होय
आणि एखादा ठराविक म अ विषय घ्यायचा आता तुझ्या मुलां आहाराबद्दल बोलत असलीस तर ते तो विषय घ्यायच मुला बकाय घेत एखादी रेसिपी एखादी रेसिपी सांगा भाजी एखादी सांगा तुम्ही कशी बनवता कळ ना तुला एशियातं कुणाचं नाव वगैरे घेऊन असं बोलायचं नाही म्हणजे कोणाबद्दल अशब्द काही नाही लक्षात आलं का तुझ्या म्हण म्हटलं आध तुला मी सगळं समजावून सांगते आणि दोन दिवसात तर तनूला जरी एखाद्या मैत्रिशी बोलायला लावली अभ्यासाबद्दल
हम्म होय क खरं ते काय त्याप त्यांनी अऍप डाऊनलोड केलं पाहिजे ना असा विषय
करतील की प डाउनलोड करा काय पैसे आहेत काय आहेत आणि असं नाही की फक्त जे नॉर्मल तुम्ही तुमच्या फोन व न साध्या फोन वरती बोलता ना तेच तुम्हाला इकडे बलायचं असं का जगा वेगळं काय बलायचंय
हो आणि ते फक्त पहिला कॉल दहा मिनिटच धरतात ना
आा
दहा मिनटच धरतात कंटिन्यू जर बोलत राहिलं तर
दहा मिनिटाचा कॉल तुझा धरला जातो मॅक्स जेवढ बोलशील तेवढ धरला जातो फोन
म्हणजे दहा मिनिटं बोलला समजा पुढं कंटिन्यू आणि बोलत राहिल तर ते दहाच मिनिटं धरणार ना ह हा तेच म्हणाले परत कट करून परत कट करून लावला पाहिजे आणि
परत कट करून परत लावायचा किंवा एकदा तू लावायच एकदा तिला लावायला सांगयचा
हम् हम् हम् हम
कळलं का तुला
हो का
म्हणजे असं काय नाही की तूच लावायच प्रत्ये वेळेला जदा तिला लावाय सांगायं तू लावायं पण तुझे तीस तरी पूर्ण झाले पाहिजेत
हम्म.
कळलं का?
होय की करूया डॅ ॲप डाऊनलोड करून करायचं आविष
कर करतात की आता तुझी बहीण नाहीं करणारं का?
तिचा त काय तिच्या मोबाईल मध्ये अ हे नाहीये ओ साधा मोबाईलय तिचा. भैयाला बहिणीच्या मुलग्याला सांगितलं.
वहिनी नाही करणार?
अ वहिनीला एक सांगते ती म्हणाल हे आणि काय वैतागय म्हणणार.
आणि तुझ्या नवऱ्याला पण कर कॉल. अं नवऱ्यालाच तुझ्या दिवसांत न दहा कॉल असत्यात.
होय त्यांना असतात खरी असलं काय करत बसत्यात व्हय आणि आसं बोलायचं म्हणल्यावर बोलणारं नाहीं.
हां नवऱ्याचा फोन तणूकड दे. तणूशी बोल हम्म. काही नाही मला पण पहिल्या दिवशी काय कोण मैत्री नव्हती कोण नव्ह मी फक्त माझ्याव जीन मला दिलं ना तिला फक्त सहा केलते आणि एका नंबर फक्त सहाच त सहापेक्षा जास्त होत नाहींत. असं होतय. दहा दहा मिनटाचे करायचे, मला सहा कर की माझे सहा संपव आधी
आजून काहीच आलं नाही मला.
आता संध्याकाळी तुला येणारं टास्क.
हम्म चालतय की हम्म.
फक्त बोलतांना व्यवस्थित बोलायचं म्हंजे स्पष्ट बोल चांगल बोल. माझ्या तर मैत्रिणीन काल रेसिपी विचारली रताळंयाच घारे यांची प मला काय डोमलाचं येतय म्हणलं तूच सांग तिनच सांगितली दहा मिनटं. आणि काय तुला मी चिकनची रेसिपी वगैरे विचार ते. तिची फ तिची बहीण फार छान बोलती आग माझ्या मैत्रिणीची. तिनी इतकं छान बोलली म्हंजे आस अ ऐतिहासिक स्थळ वगैरे असतात का नाही, पोरांना कसं ग जे शिक्षक असतात की नाही शाळेत मु ख्याध्यापक ते लई भारी बोलत्यात आगं. आणि ह्यानी काय केल माहितीय का कोल्हापूरला जाऊन ट्रेनिंग दिले ॲपच.
हम्म हम्म.
कोल्हापूरच्या शाळांच्या मध्ये.
हम्म.
आणि तुमच्या आयांना घर बसल्या पैसे कमवायला सांगा. असं सांगितलय कळलं का तुला? हम्म. असा समदा विषय आहे. आता फरशी पुसायला लागली काल पण आगं काय ह्यानी मला ड्युटी लावली म ड्युटी मध्ये काय ह्यांच चाललय मला हेच काई कळना झालय नुस्त्या ड्युटयाच करत बसायची वेळ आणली.
हम्म हम्म हम्म.
हम्म तुझं काय चालूय सांग? स्वयंपाक झाला.
आमचं काय चालूय मटण आणलय मटण बनवाले.
आजारी आहेस का तू?
होय का दोन तीन दिवस झालं कणकणी जाम सर दी सगळं पॅकच झाले फिरवायला फिरायला गेलेलं तिथलं सगळं बाधलय.
होय कुठे गेली होतीस?
जेजुरी औंध.
बर
ट्रॅव्हलिंग सोसत नाही, होय सगळी फॅमिली गेल
हम्म हम्म हम्म
त्यामुळं ते लय बिघडलंय सगळं.
हम्म, सुट्टी बरी दिली तुला.
दिली, दोन मी म्हणजे आमचं अचानक ठरलेलं, मी त्यांना आधी सांगित की मॅडम ना माझं अचानक ठरलं तर जाणार आहे.
हा
नाही होय नाही होय करत गेलो.
तू करते का मला कॉल?
हा दहा मिनिट झाले, तर माझ्यात कॉलच ऑप्शन नाही हो.
बघ तर एकदा म्हणजे, रिफ्रेश करून बघ नाहीतर दुपारी कर.
बघते हा चालते, ठेऊ का?
हां